हा.
नमस्कार बोला
जमलाान जच्या दिी बैसाां आवडता. का
हो हो आवडता ना.
तुम्ही लहानपणी एन्जॉय केलंय
खूप सारा एन्जॉय केलाय तेव्हा तो विचारायचच काम नाही कुठही काय जायचं पळायचं खेळायचं
हम् किती छान असायचे ना टेन्शनमुक्त मस्त खेळायचं दिवसभर
होन
मग आम्ही तर नवनवीन खेळ खेळायचो लहानपणी असायचो या गलीत ना त्या गलीत त्यागली नया गलीत म्हाताऱ्या लोकांचं नाव घ्यायचो किती छान दिवस होते ते असं वाटत आता हा आता आपण असं वाटत की ते दिवस यायलाच पाहिजे
मोठे असतात तेवा स वाछोटे असतात तेवा वाट मोठे वाल पाहिजे लवकर आणि मोठे होतात तेव्हा बालपणची आठवण्याचे
हा खूप ज शाळेतले दिवस तर लहानपणाचे दिवस खूप आट
खेळ आनंद
हा किती खेळ खेळायचो ते त्याला म्हणतात तर लपाासुपी मग गिल्ली डांडू किती सारे खेळ असायचे तेव्हा तर मोबाईल पण न होता तर एकदम सगळे लोक मस्त जवळ येऊन लहान मुलं खेळायचो मोबाईल मध्ये हम्म सगळे जस बसून राहता मोबाईलमध्ये कुठे दिसत आता असं लहान लहान मुलं खेताना
लहान मुलं सुुद्धा आहे आता मोबाईल मागतात
म किती पहिले आपल्या टाइम हम्म आपल्या टायमाला तसं असायचं सगळ्या मामाचे मुलं सगळे यायचे मस्तक खेळायचो हा खूप आखत्रीच्या सुट्ट्याला काच चला मामाच्या गावाला
मामाला हा मामाच्या खायचे पाहिजे मजा करायची कुठेही पोळायच दुपारी संध्या काय सय काय
इथे तर बिलकुलच नाही आम्ही तर ते छान होतं ना ते बाळपण खूपच भारी
की घरी यावं वाटायचं नाही
हा तिथंच खेळत राहावं असं वाटायचं खूप छान होते आणि बालपणात भविष्याची कोणती चिंता नसते अजून हम्म खूप टेन्शनमुक्त असतो मैदानी खेळ आणि बागड्यां बागड्यात मिळणारा आनंद वेगळाच असतो हा लहान मुलींची निसर्गातील व प्राण्यां तेि ओप आपोआप जात होते जती वर लहान लहान ते किडे वगैरे उडायचे आणि त्यांना पकडायचो आम्ही हा हा
मगगरी वगैर इकडे तिकडे जाऊन वाळू वाळूवरळ खेळायचं कसही कसही पळायच पत्ते खेळायचे कॅरम वगैरे
तचे
लगोरी तर इकडे तिकडे विटा हाायचे
हम ते अजून ते मातीचे भांडे बनवायचे लहान लहान त्याच्याने खेळायच म म त्याच केक वगैरे पण बनवायच लहानक
हो ना माटीची भांडी शेतामध्ये पण जायची तिथही सर्व हे आपल्या घरचे किचन वस् वगैरे वस्तू येतात ते तिथं बनवायची
म खूप भ हम्म खूप मस्त मजा आहे इची खूप छान होते ते दिवस खरंच असं वाटतं की अजून यायला पाहिजे
हम्म स्कूल मध्ये जायचं तिथही गेम्स वगैरे खेळायच हा
किती छान छान दिवस होते हम्म अजून रात्रीची वेळ झाली का आज क मिळणाऱ्या गोष्टी खजिना किती खेळ री असायचं ते पण
दुकानावर पण गर पॅप्सी वगैरे ते पण खूप खायला भेटायचे
ते चॉकलेट लहान लहान एक रुपयायचेेत ना त्या पण खूप साऱ्या भेटायचे तेव खूप खा अजून ते एक रुपयाची पुडी असते आपपल्याम चपलम वाली आम्ही तर खूप खाल्ली ती खूपच खाल्ली आम्हाला तर खूपच आवडते
खूप सारे वस्तू आहेत दुकानावर पण खूप भारीक भारीक वस्तू खाल्ली आता तर ते भेटत पण नाही महाग पण तेवढं झालंय
आणि खायला पण असशी इच्छा उत्पन्न नाही
पहिले एक रुपयामध्ये खूप सारे वस्तू यायचे
हा
चॉकलेट वगैरे
एक रुपयाच तर दोन चॉकलेट यायच ते पण किती खायच स खूपच आता तर ती एक रुपयाची एकच होऊन गेली
हम्म तेी पण सगतात नाहीच
हां ते पण भेटत नाही असं एखाद दिवशी झाव नाही की चला आपण लहानपणांची खाल्लेली वस्तू खाऊ अज भेट पाठवलं तर भेटतच नाही
पोन
हम्म तेच ना ब पण म्हणजे शेतली सुवर्ण काळ असतो तो एक
हा ह
हा लहानपणाची दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्व सुंदर आणि आनंदित क्षण असतात
हो ना
हा खूप भारी असतात ते लहानपणाच्या आठवणी त्या शाळेतले मित चत्र मैत्रिणी
हो ना खूप हे तेिव्हा मैत्र मैत्रिणी कुठेही कोणत्याही गलीमध्ये जायचं फिरायचं आता तर बस मोबाईल वगैरे ह पाहिजे आताच्या मुलांना छोट्या छोट्या मुलांना मोबाईलमध्ये गेम्स ह खेळतात
मग तेच पाहिजे त्यांना तर ते मोबाईलमध्ये ते कसले कसले गेम ते कसले कसले काय मग ते किती भे वगैरे बनव सगळे थोड थोडीच तरी भे खायच काण त करायचं लहान लालांश किती भारी असायची आता तर आत्ताच लहान लहान मुलं पिझ्झा आणि बर्गरची पार्टी करतात
बोन
किती हे होऊन गेला आत्ताचा म्हणजे काळच वेगळाच होऊन गेलाय हे सब अससं वाटतं ना जगच कुठं चाललं गेलं आहे ते
हो ना
हम्म आणि आत्ताच्या मुलांना कोणाच्या मामाच्या गावा गावाला पण जायच आवडत नाही गेलं पण तर घरातच घरातच राहता
होन
हम्म त्याचे दिवस म्हणजे आमच्या वेळेस त इतकंच छान होतं ना खूपच भारी हो हम्म ते मोज मस्ती. मग मी रात्री बाराबार
आमच्या इथ शाळेमध्ये पण आम्ही छोटे होतो ना तेव्हा खूप सारे म्हणजे- आता आपले लोहपुरुष आहे सावित्रीबाई फुले वगैरे काही सण असायचे ना ते पण अ रॅली निघायचे. ची तेव्हा पण खूप मज्जा यायची.
हम्म ते घोषणा द्यायला नाहीती तर आपण घोषणा नाही द्यायचो आम्ही तर तोन दुखत अस म्हणायचं अ याचे- त्याचे नाव घ्यायला एकदम पहिलं पळायचं.
घोषणा द्यायला पण खूप मजा यायची इकडे तिकडं जायचं खेळयला पण भेटायचं. त्याच्यानंतर मग नवीन-नवीन कार्यक्रम असायचे तेव्हा लूक करायच
आणि असं सांगितलं, की चाल आज रॅली निघून निघणारे चला बाहेर असं पळायच ना की, असं पहिले लाईन लावून पहिला नंबर लावून उभं राहून जायचो. ह
हो ना.
हम्म खूप भारी होते ते दिवस- खरंच खूप आठवण येत स्वटत अजून एक दा बालपण जगायला पाहिजे आपण एक दिवस
लहान आणि बाल पण आहे फक्त सात- आठ वय वय आपलं सात आठ वर्षाच्या वर एवढ एवढीच मजा येते मंग
मग नंतर नाही ते न- डावी म गेल्यानंतर ना काही मजा नाहीयेत. आणि आताच्या काळात म्हणजे खूपच वेगळंच ये.
होना.
हम्म सगळं कुठे कुठेच जे वेगवेगळं सगळं हा मोबाईल मोबाईल जिथं जाव तिथं लहान लहान मुलां ते मोबाईलच, जात दिसता
खूप आनंदयी बालपण होते आपले. गाव गावाला गेले की मजा करायची
खायचं प्यायचं सोबत फिरायचं खूप काही होतं. एक एक गोष्टी आठवण येत आता- तर मोज मस्त्या केलेल्या खूप छान-
दिवसभर, दिवसभर खेळायच खेळायलाच पाहिजे.
खेळायचं बाहेर गेले काय, चला रे खेळायला खेळायचं जेवण पण ना आठवण नाही यायची की आता भूक लागलीये चला जेवण करायला आजिबात नाही. असं वाटायच जेवण झालंय आपलं आणि मस्त- तर खेळोय एकदम आरा म- घरचे जेवण करायला परत परत बोलायचे तरी, जायचं नाही अशे ते दिवस
आणि काही टेन्शन वगैरे नाही खेळायचं फक्त खेळायच कोणाच- टेंशन काही घ्यायच नाही आता तर अभ्यासाचे टेन्शन- खूप सारं टेन्शनये आता तर तेव्हा पतंग वगैरे सण आला कि पतंग उडवायचे फटाके
चन अ प मकर संक्रांत येण्याच्या पण दिवस अगोरज आम्ही पतंग उडवायच चालू करून द्यायचो की छान ते दिवस कोणाची पतंग कापायचो तर कोणाचं काही काय करायचो. ते मज्याने हात पण द हो पहिला- हो लय ऊन यायच आम्ही तर अ
खूप सारे आणि ते इंद्रधनुष आल का ते पहा त इथं ते दिसल का ते पहा शोधायच कुठं आहे कुठे आहे.
हा अजून ते सगळे गाऱ्याच त्याच भरू नो घरी घरचे लोक तुझ्याशी बोलायचे.
काळजी दादा कडून पैसे मागायचे.
हा मी तर रोज शाळेत जायची की लगेच पैसे मला तर पाहिजे. तच सांगायची चॉकलेट ख्यायची आहे.
खूप भारी बालपण होत आनंददाई.
आनंददायी होतो ते बाल पण खरंच खूप भारी. आताच्या मुली मुला मुलींना सांगितलं ना कि तसं आमचं बालपण त्यांना तर असं वाटतं की खरंच असंच होतं का? असं त्यांना वाटत आता तर त्या मोबाईलवरच सगळे गेम मिळायला लागले तर लुडो ते कॅरम ते गिल्ली दांडू.
तेच गेम पहिले आपण असंच खेळायचो आता
ते मोबाईलवर मोबाईल वर येऊन गेले इतकं जग पुढे निघालंय की काय प ते पहिले कस आहे ते मोबाईल म म पण माणूस पागल होतो त्याच्यापेक्षा मस्त बाहेर खेळला एकदम मन मोकळ.
खूप भारी होते ते.
हा खूप मस्त होतं ते खरंच एवढं भारी होतं ना. खूप भारी चला मग बोलू नंतर.
हो